ते जरा बोल की तुझा आवाज मला कमी येतोय.
हॅलो
ह आला आला ओरडू नकोस ओरडल्यासारखा आवाज यायलाय. नॉर्मल रहा. हा बोल काय म्हणतेस
काय नाही अग ते आता मोहरम चालू आहे. सोंद्याच तर आपण बोललोच म्हंटल. जरा ईदच वगैरे काहीतरी खिर बिर काय -काय.
अग मला पण खूप गोड खायची इच्छा झालेली तुला खर सांगायच म्हणजे. अस क्रेविंग होत होत इच्छा लय होत होती म्हणून आम्ही आज खीर बनवली मग
वा वा वा बोलवायची होतीस मला खायला मग.
अगं आता आज खूप लेट झाला अजून जेवली नाही मी थोडीशी खीर खाल्ली आणि बाहेर आली म्हणलं तुला कॉल करूया.
अच्छा अच्छा.
होय इतके भारी वटाणे झाल्यात काय सांगू म्हणजे निमित्त होत सोड हम्म कि बाबा मोहरम पण चालु आहेत म्हटलं काहीतरी गोडधोड काल आता चोंगे मलिदा वगैरे झालाय.
हा हा हा हम्म कोण तु बनवलीलीस होतीस काय तू बनवलेलीस काय घरात अजून कोण दुसरं
मीच बनवलेली तुला तर माहितीय मला कुकिंगचा किती शॉक आहे ते करायचं
कुकिंगचे तर शौकीन आहेस माहितच आहे, मग आता खीर कशी बनवलेलीस ते पण सांग.
हो हो नक्कीच की म्हणजे मी आम्ही शेवया च केलेली नॉर्मली आम्ही गव्हाची बनवतोय पण या वेळेस म्हणलं गव्हाची नको आता मोहरमच तेन चालू आहे म्हणलं महिना आपण शेवयाची खिर बनुया त्यांच्या स्टाईल न म्हणजे असं
हा हा हा आपण ते खपली गव्हाची तर आपण कायम खातो थोडं गणेश उत्सव हे सण हा
अ ती पौष्टिक पण असन खरं खपली गव्हाचे खीर
होय अग ते पॉलिश केलेले गहु वगैरे
ह ओट्स सारखं लागतय म्हणत्यात बघ ते फायबर असत ना त्यामध्ये जास्त.
बरोबर छान लागत्यात ते आणि आपण आपल्याकडे गणेश उत्सव त्या वेळी सगळेजण तेच करतात खपली गव्हाची
चांगल्या कार्यक्रमात म्हणजे एक ठराविक बघितलीस की नाही त्याला खिरीचाच मान असतोय बघ. आणि आता आपल्या जे पारंपरिक जे आता हे आहेत म्हणजे आता जे चालु आहेत सण म्हण त्याच्यामध्ये बघायचं काय पदार्थांचं एक लिस्ट जरी काढलीस ना एक असं पौष्टिक पदार्थच हाईत.
हा आणि बघकी बाहेर म्हणजे महाप्रसाद वगैरे देव हा देवळ त्या ठिकाणी पण म्हणजे काय असल तर खिर भात आमटी म्हणजे खीर ही सगळीकडे अस त्याच.
आणि काय काय असं देवस्थान किंवा असं कुठ तर आपण भेट दिलो म्हणजे धार्मिक स्थळांना आणि तिथे जो महाप्रसाद असतोय तो खूप वेगळा लागतो आपल्या घरच्या जेवणापेक्षा किंवा आपण जे बाहेर हॉटेलमध्ये खातोय किंवा लग्नातलं खातोय जेवन म्हणा कसं त्याच्यापेक्षा पूर्ण असा तो वेगळा इतका भारी लागतोय साधाच असतोय की नाही
होय आणि तुला माहत त्यामध्ये त्यांनी कांदा लसूण पण यूज करत नाही तरी पण ते किती टेस्टी होतय.
होय.
थोडस जरी घेतलं कि नाही आपल्याला वाटत की घेतल्यावर आपलं पोट भरणार नाही पण तेवढंचण खालक आप अस समाधान वाटतंय आणि पोट भरल्यासारखं पण वाटतय.
होय कांदा लसूण म्हणजे कांदा लसूण न घालणं म्हणजे सात्विकच आहे सोड तामसिक आहेत असं म्हणतात ते कांदा लसूून म्हणून कांदा लसून जे वाप रत नाहीत ते सात्विक जेवण म्हण. आणि खरच त्यांना जर तू एक आठवडा जरी ट्राय केलीस ना तस, कांदा -लसुन बिना कांदा लसणाचं जेवण, तर खरंच आपल्या बॉडीमध्ये फार फरक पडतात अगं. एकदा ट्राय करून बघ.
बरोबर आहे सोड. म्हणजे बघ, कोणतीही गोष्ट प्रमाणात केली. म्हणजे योग्य प्रमाणात योग्य वेळी घेतली तर, त्याच काहीतरी म्हणजे इफेक्ट चांगला होते. आपण अतीच त्याचा वापर करायला लागल तर मग, त्याचा दुष्परिणाम नक्कीच जाणवणार आपल्या बॉडीमध्ये.
नाही आता हो. ते पण तू बरोबर बोललीस पॉईंट आहे. एखादा पदार्थ आपण जास्तच खायला लागलो. प्रमाणाच्या बाहेर तर ते खरच. साईड इफेक्ट एक नॉनव्हेज म्हण नॉनव्हेज च प्रमाण आपल्या जर शरीरामध्ये, ते वाढल तर पूर्ण बॉडी एम्बलेन्स होत्या. हा आणि तसच आपण एखादा समज बाहेरचा पदार्थ खातोय. तस मला एक अनुभव आलेला की, मी बाहेरचा ढोकळा लय खात होते. मला ढोकळा लय आवडायचा आ गं. आणि मी कॉलेजमध्ये असताना सारखं ढोकळा खाणार रोज रोज म्हटलीस तर रोज ढोकळा खाणार मी. आणि त्याच्यामध्ये सायट्रिक ऍसिड असते नाही. कारण ढोकळ्याला ती जाळी फुटवायसाठी त्यांने काय अस रात्रभर मुरत जरी घातल तरी त्यात सॅट्रिक ऍसिड घालतात.
आणि त्याच शरीरावर परिणाम झाल माझ्या. साईड इफेक्ट जाणवले मला.
हम्म. बग म्हणूनच सांगते कोणती पण गोष्ट योग्य प्रमाणातच घ्यायचं.
हम आणि तू हे आपण आहारा बरोबर बोलतोय. तस हे विचारांबद्दल पण लागु होतय. कोणती पण गोष्ट कोण ती पण व्यक्ती, कोणती पण एखादी बोलणं म्हण, बघणं म्हण किंवा ऐकणं एक प्रमाणात असावं. त्याचा अतिरेक झाला की, त्याचा आर्थिक परिणाम वाईटच होतोय.
होय होय. ते आहेच सोड मला हेच सांग. खिरीची रेसिपी सांग. मी लिहून ठेवते म्हणजे मला पण बनवाय
खिरी तुला खिरीची रेसिपी राहिली नाही सांगायची. अग एकदम तू ती बनवलेली त्यामुळे काही त्याला एवढा वेळ लागणार नाही. तुला तरी सांगते. त्याच्यामध्ये आम्ही ह्यावेळी म्हणजे कायम गुळाची पण करतो. कारण गुळाला जरा सेंद्रिय गुळाला आम्ही जास्त महत्त्व देतोय गं घरी. साख रेचा वापर करत नाही जास्त करून. मग, हा. म्हणजे आता पाहुणे वगैरे आले तर, आम्ही साखर युज करतोय सोड. कारण ते हेन जरा एक वेगळी टेस्ट येत्या आणि गुळान जरा वेगळी पण हेल्दी आपल्यासाठी गुळच आहे.
आणि बघ की आता, हेल्दी आहे सोड आता आपण बाहेर म्हणजे, गावी वगैरे जाताना. बघतोय बघ, आता साखरेच चहा असं लिहिलेलं कुठं दिसत नाही. पण गुळाचा चहा असं लिहिलेलं दिसते बघ. प्रत्येक
होय. कारण आ ता लोक जास्त आपल्या डाईट कड म्हण किंवा आपल्या हेल्थकडं जास्त कॉन्शियसली झाल्यात नाही.
हो बरोबर आहे. लक्ष त्यांच फक्त त्यांच्या बॉडीकडे झालंय आणि तस फिट इंडिया, फिट इंडिया ते सगळं चालू झालेलं.
होय.
बरोबर आहे. तेच बरोबर झाले. मध्यें पणं तूं ते सेंद्रिय गुळंच वापरता ये
सेंद्रिय गुळांचा वापर केलेला म्हणजे आंता आम्हीं घरी करणारं आहे म्हंणल्यांवर घरच्यांसाठी एक थोडंसं एकोणीस वीस झालं तरं चालतं म्हणजे एखादी रेसिपीज हे हेल्दी असावी हां चवीला एखादी एक वेळेसं कमी जास्तं झालीं तरं चालेल पणं खाण्यांला पौष्टिक असावी म्हणजे त्यांतून कायं बांधून ह्यां हं हिशोबाने केलेली मी कायं केलेलं हम्मं दूधं घेतलेलं म्हणजे आंता त्यांत मंग तूं डार्क हे केलीस तरं मंग ते गुळं फाटणांर म्हणूंन कायं केलेलं दूधं जरां मी नंतर तरंच वापरलं दूंध गरम करूंन ठेवल मी सांखरेचा चं तरं मंग कायं दूधं होतलं तरं चालते मंग कायं शेवया सगळ्यां तुपामध्यें भाजूंन घेतल्यां शेवया काजूं बदांम पिस्ता सगळं हे तुपामध्यें भाजूंन घेतलं
हां
आणि ह्यांच्यामध्यें मी काजूं बदांम पिस्त्यांशिवाय खजुंर टाकलेले खारीक टाकलेलं आणि ओल खोबरं ओल्यां खोबऱ्यांच किस पणं टाकलेला हे मी ड्रायफ्रूंट्स मध्यें टाकलेलं सगळं आणि बेदाने टाकलेले फक्तं बेदाणे भाजूंन घेतले नव्हते आणि ल्यां नारळांचा किस पणं भाजूंन घेतलां नव्हतां फक्तं अं सॉरी अं काजूं बदांम पिस्ता
हम्मं
एवढंच भाजूंन घेतलेलं मी आणि शेवया तेवढ्यां तुपांमध्यें भाजूंन घेतल्यां आणि मंग कायं केलं गुळं पावडर होती नां आपली थोडंसं मी पाणी घेतलं म्हणजे गुळं पावडर आहे नां तेव्हढीच गुळं होतां बनवली मी कारणं ते फांस्ट वरळूं दे म्हणूंन मंग एक दोन अं एक पिलां मी पाणी घातलं थोडंसं पाणी गरमं झालं त्यानंतर मी ते गुळं घातलां गुळ घातल्यानंतर मी सगळे ड्रायफ्रूंट टाकले आणि थोडंसं मं यां साईडला मी गरमं पाणी करायला ठेवले ड्राय फ्रूट घातले नंतर नं मगं सगळं त्यांचा जरां पाक झालां नां मंग त्यांच्यामध्ये मी गरमं पाणी ओतलं म्हणजे तुंला मलां जेवढं खिर पाहिजे होती नां थोंडी गरमं पाणी घातलं मी त्यांच्यामध्ये आणि मंग त्यांच्यात शेवाळया घातल्यां आणि सगळं मी वेलची पूंड घातली आणि ओल्यां नारळांचा वरूंन किस घातलां आणि एक पांच मिनिटे खिरीला शिजूं दिलं
हां
चांगलं आणि आमच्यां घरांत कसं मी दूधं खातं नाहीं मंग मंदा दूधं घातलेली खीर म्हणजे ईतके आवडतं नाहीं गं खायचं नाहीं मंग मी मंग मी असं स्पेशल स्पेशल वाटेतूंन दूधं दिलेलं म्हणजे तुम्हांला जरं पाहावं असेल हो तरं तुम्हीं वरतूंन घ्यां. असं आणि साईड लां मंग मी मंग माझ्यासांठी काढूं ठेवलेली सोंड. पणं मी तुलां सांगते तूं जरं दूधं घालणांर असलीस नां कि कोमट असावं म्हणजे खीर गरमं असत्यां फांर. त्यांमध्ये दूधं घालतांना एकदंम थंड ओतायचं नाहीं दूधं कोमट असावं
हा बरं.
णि मग, पूर्ण असं एक सारखं हलवत, हलवत हे करायचं. घालायचं, ते फाटत नाहीत त्यात.
हा हा.
हा आणि तुला मी अ सांगतेच की, बाजारामध्ये कस, आपलं पनीर तेन आता बघतेस ना, पनीर तेन भेटतय आणि आता ते नकली भेटालय.
होय होय, ते हायच सोड.
हा, मग तुला मी म्ह एक हा विषय होता सोड, तुला का बोलणार होते, कारण आता म्हणजे आता जे आपले, अ. ना, हे, अन्न व हे जे मंत्रे हे आहेत ना.
हां,
तेनी अ सगळ्या दुकानांवर छापा टाकतायेत बघ.
होय, होय होय मी पण बघितलंय तेे..
तरी नकली पनीर बाहेर पडल्यात, कितीतरी रेस्टॉरंट मध्ये मोठ्या मोठ्या
रेड पडल्या, हा रेड टाकतात ते आणि ते काही आहे ते बरोबर.
बघितल्यास, मग मला काय वाटत की, आपण घरच्या घरी बनवू शकतोय पनीर तेन.
होय होय, बरोबर हाय.
आ म्हणक तो म्हणजे जितकं होईल तितकं. बाहेरच खाण टाळायला पाहिजे आपण नी घरच्या घरीच बनवत लाच. काही पदार्थ हेल्दी हायेत ते
होय होय, छान छान घे, बघूया घे. मी पण करेन ते खीर वगैरे तू सांगितलीस ते. ह
हा.
आणि तुला सांगेन कशी झाली होती ते.
पण अ आणि बसून असं ह्या मुद्द्यावर व्यवस्थित बोलूया.
हो हो नक्की.
हा, चालेल ल ठेवू काय?
हा ठेव ठेव, बाय.